तुमच्यात त्या नंबरचीच स्स तोंड पाठ झालं तो नंबर पण हातन तोच डालत होतय अहो. जनादून चाना बर तो शहात्तर नाय तोच नंबर टाइपिंगला येतय आहो टाइप करा लागलंय की सवय झाल्या ना त्या सारखं दाबून दाबून ते नंबरचे
हूं तुमचा आवाज अडकायला लागलाय जरा वेगळ्याच साईडला बसताय का बघा तिथच हा अडकाय लागलाय
त्ता येतोय ऐकू
हा येतोय येतोय.
हा हा ते आरजस केलंय ओ त्यांन तस व्हालय बहुतेक वाऱ्यामुळं हं हू
हा हा
आ
क क कटिंग करून झालं का नाय म्हटलं
करून झालंय ते गोळा करत बस लो होतो तवर तुम्हाला फोन आला ते मम्मी संग बोलत बोलत कट केलं नय
हा हा मं आत
आण जा की जा मग मग ते दे आण जा जा हॅलो ह
म शिवणारा कधी आता हा
कधी वेळ मिळल तवा शिवणार त्याल काय आता गडबड नाय त्याजी
एका दिवसात पूर्ण होतय.
होय तासभर
हा हा.
तासभर बास की.
हा हा.
एक दिवसला ते दोन
मग बाहेरच घ्यायच वो शिवायला.
ल वो आन वर बाहेरच कनी ते मशीनमध्ये जास्त वणी बसून घेत नाही वो पाय मारून ते. म्हणजे अजून मुला बाळाचं हे नाही म्हणून ते पिशवी ढीली होतिया म्हणत्यात तुम्ही
हम हा.
मशीन
ह ह नाही कंबर तेन पण जातीया हो म्हणतोय आपण
होय. त्या त्याने त्याच मोठ. त्याला नाही अजून
हा.
त्यामुळं ते नाही जास्त बसून देत नाहीत त्यांनी मोटरी झाल मग मोटर बसुन ते पाहिजे त्याला
हा.
काय हे करशील तवा बघु काय रायच पर्यायच नाय.
होय.
आरोग्याची शरीराची काळजी घ्यायलाच पाहिजे. काय म्हटलं.
हॅलो आवाज अडकायलाय बघा.
मला ऐकू येतय तुम्हाला यईना.
माझं तुम्हाला येतोय मला रेंज हाय. तुम्हाला रेंज नाय तुमचा मला येई ना.
आता येतोय.
हा येतोय येतोय.
कमी जास्ती ओ हो असू दे.
हा तेच की.
हॅलो.
हा बोला की. मग धुन्याला पाणी तेन
धुण्याला पाणी असं खालच्या खाली वडा घराजवळ खालच्या डोरांच्या. आणि नसल मग खाल च्या घरा पशी काय होतय ईथ वर पाऊस येत नाय. पावसाळ्याला म आता पाणी हाय पावसाला पाणीच उन्हाळ्यालाच पाणी
मग दिदी काय वड्याला गेलती धुनधुवायला? नाही आवाज अडकायलाय बघा.
काय आहे स्वतः साठी कॉल
रेंज मुळचे हा तेच की म्हणून तुम्हाला सारखं सांगायला लागलेय आणि
हम्म होय मग आज आधीच पाच कॉल वेस्ट गेलेत अहो. आता येतय ऐकू
हा येतय येतय.
मग. नाही तुम्हाला शिवण क्लासचं काय येतंय? तुम्ही ब्लाऊज काय कर
नाहीवो आमच्यात हाय मशीन खर मी नाय शिकले.
बाहेर टाकतासा काय म?
हम्म. बाहेरच शक्यतो जास्त ब्लाउज शिवतच नाही आता शाळेसाठी शिवतोय ड्रेस तेन घालतोय ना घरी गाऊन
हा हा हा त्यांना काय लागेल नसेल. मुला तिजोरीचि किल्ली मा री होईल की बसणार नाही पुन्हा. तो त्याला घालतोय आणि ओढतोय किल्ली बाहेर.
हम्म हम् पोर गबसत नाहीत अजिबात.
ते का ते कसं होतंय काय होत सगळ्याची त्यांना माहिती लागतीया.
हा.
मकीच करायच ह्् हम् हम्म हम्म हम्
पोर मणल्यावर तसंच.
तच शान आहे वा बाया ह
आता आमचा झोपलाय आता दोन तीन तास होय दोन तीन तास आता तीन साडेतीन ला उठतेय बघा.
होय! तेढ
मगं काय तर नास आता आता दमवत नाही तरी पण उठते एकदा दोन वेळा पाणी प्यायलं.
हा हा हा आमचं. हा आधी.
आधी लई दमवायचा सारखं उठायचा.
ह
नाही आवाज. हॅलो. हा बोला की आवाज आड
येत तुमचं ऐकू मला तुमचं ऐकू तुमचं मला. येईना. असं बी नाही कॉल नंतर करूय, चार वाजतात हितल फूडल दोन.
नाही नाही. करा की संपून जाऊ देतत. जरा जागा बदलताय काय बघा. खाली तेन जातय का बघा मग,
बघूया तसं होतया का हॅलो.
म्हणजे वरच्या म्हणजे दुसऱ्या मजल्यावर आहे ना खाली-
हा खाली रेंज येत नाही आमच्यात मग तो प्रॉब्लेम आहे. म्हणुन मी वर येऊन बसते.
हा हा मग तिथंच जरा जागा तर बदला मगं.
हम्म मी इकडे येऊन थांबलोय आता. बोला आता.
काय म्हणायलाय मुलगा.
खायला पाहिजे झालंय.
काय आले विकायला आईस्क्रीम,.
विकायला नाही दुकानातले घेऊन दे. काय तर मग त्याला म्हण ऑनलाईन आहे. कॅश नाही माझे पशी.
हम्म हम्म.
काय सांगू आता.
हम्म दुकान दुकान जवळ आहे. काय?
हो दुकानं आहेत. गल्लीत तीन दुकान आहेत. एकापेक्षा ते पोराना नुसत आमच्या दुकानाच दिसते नाही जाते आपल आपण. पण गेल की ऑनलाईन मारायच म्हनल्यावर आता मला संग जायला पाहिजे.
हम्म तेच की.
ह ऑनलाईन मारायच म्हणण्यावर मला संघ जायलाच पाहिजे मग निवांत हाईसा. उन्हाचं काय? करमत नाही बा अजिबात
दम निघन झालाय फॅन लावला. आणि जरा उकडायला लागलं आता म्हणून दरवाज्यापाशी बसले.
बसलायस होय. हम ह. आमच्या इथ वे जीव कावल्या किती नळालाय- ये स्लॅब असलं तरी पण हे होतय. ते आ उकड
तापतय ओ लई तापतय.
नाही वर कोणाला अर्थच नाही. हो.
हम्म.
घेऊया थांब तो आता लाडात आलाय लय.
हा हा
मला तला असं काय तर सांगितलं कि ते एक दिवुस तवर ते घिवुसतवर दम नसतोय. काय तर पाहिजे असलं तर लईच गोड बोल. ते अहो आणि नसल तर मग काही त्याच्या गोष्टी बोलणं ऐकाय नको.
कितवीलाय?
अंगणवाडीला आता पहिलीला जाणार.
हा हा तरी पण बाहेरच लय द्यायचं नाही खायाला.
नाही नाही बाहेरच तस हे काय देत नाही. असं कधी तर मागतय रोज नाही सोडा. ते गेले मग रेग्युलर हा गल्लीत दुकान असल की असंच हुतय एका अं. नाई दिलं तर आणि ते दिवुसतवर रडतय अवो ते रडाल की बघु बी वाटत नाय
आमच्यात दुकानं नाहीत. आमच्या गावात दुकानं नाहीत. एक हाय तिकड लय लांब हाय.
हां हां आणि बरं नसत. अजिबात काय आणून द्या आणि द्या नको. खाईतच नाई.
अं
असं करताय.
तोंड कडु हुतय वो!
हां. बाळा ते एक घेआन हिकडआण ते सगळंच.
जेवलाय का त्यो?
जेवलाय. शाळेला गेलता- शखमलाय मात. काम करात हूं. काय खालाय काय कुणास ठाउक? मी इकडं अकरा वाजल्यापासून खालीच हाय. ती वर हाईत सगळी. तिथनंच आता आलाय तो माझ्याबशी.
म जेवण कुठं? आता हाय इथंच बनवताय ना जेवण.
तिकडं वर बनवतेय. जुन्या घरात बनवतेय. जेवण.
आणि हे खाली हाय हे नवीन घर, तुम्ही नवीन घरात हाय व्हय.
हां मी नवीन घरात येऊन बसलेय. जेवण वगैरे सगळं वरच असतय जुन्या घरात.
ह हं
म्हणजे अजुन इथं अ फरशा घालायच्या राहिल्यात वो.
हं हं
मग घर पूर्ण केल्याशिवाय, राहायला पण यायला हे हुतय नने
व्हय.
हं गेल्या वर्षी बांधलय.
म आता झोपायला कसं करत्यात दिदी तेण? हं हं
कोबा केलाय, फरशा घालायच्या हाइत.
हूं हूं
तवर हे करत्यात तसं हाय की. बाकी, लाईट बीट हाय की सगळं. फरशारच घालाया
हम्म हम्म.
मी ऑनलाईन मारतो, घेऊया थांब जरा घेऊया की जा.
हा बघा किती झालं?
थांबा हा बघतो, झालेत वाटतं एक,